आवाज येते माझी
म्हणजे आवाज कमी येतय
हॅलो. हॅलो हा हो नमस्कार. माझी पण आवाज कमी येतेय का
हो
हो पण आता आवाज तर पूर्ण हे
स्पीकर ला लावून बोला थोडासा
तुम्हाला मला माझी आवाज बिलकुलच येत नाही हे का?
कमी येत आहे स्पीकरला लावून बोला ना स्पीकरला
स्पीकरचा ऑप्शन नाहीये.
नाही नाही तो राहते ना कॉलचा
हो
तु लावून बोला म्हणला
पुढ काय?
आता येत आता येत
अच्छा अच्छा आता येत माझी आवाज आता येते ना माझी आवाज
कसे आहात तुम्ही?
हो मी बरं आहे तुम्ही सांगा तुम्ही बरं आहेत का?
हो मी बरा आहे.
काय करत होता तुम्ही आता
आता तर सध्या काही नाही जेवण झाला बसलो होत बस तुम्ही
मी पण बसते होते फक्त आम्हाला ना उद्या कुठेतरी जायचंय म्हणून आम्ही तिकीट बघत होत तर आजकाल खूपच मज्जा येत. तो बसत होतो की हो
हो प्लेनचे म्हणा कि ट्रेनचे
हो कोणतीही टिकिट
आणि आपल्याला स्वतःच्या गाडून जाता नाहीत कारण की पेट्रोल पण खूप महाग झाले एकशे दहा रुपये एकशे सात रुपये लिटर झाले आहेत
हो
मी याच्या आधी कुठं प्रवास केलता कशाने प्रवास केलता?
माझा ना माझा माहीर पणे ना तो खूप खूप लांब आहे तर माझा दो अ प्रवास दोन्हीकडे होतो जसं फ्लाईट फ्लाईटनी पण मी करते. तर मला द खूप ते वाटतं ना कि खूप महाग झाले. जसं ते कॉमन पीपल असतात कॉ कॉमन माणसं असतात त्यांचे ना ते ती अफोर्ड नाही करत.
खूप कमी जमते कारण की बजेट जमत नाही आणि की टाईम टाईम तर वाचतो पण ट्रेनला म्हणजे आपण स्थानवर थांबू शकतो बनावाला
हो ते तर हायच फ्लाईटनी फ्लाईटत तुम्ही जाऊ शकता कुठेही जाऊ शकता? पण हे आहे की आपण तिथं अ तिथं जसं आपण दोन तास आणि तीन तासांनी पण तिथं जातो पण ट्रेनने आपला दोन दिवस लागतात तीन दिवस लागतात. तो जागेला जायला मग ते डिफरन्सच पण हाय ट्रेनमध्ये आणि फ्लाईटमध्ये.
हो फ्लाईट मुळे टाईम वाचते आणखी खूप लवकर पोचून जातो आणखी आरामात सेफ्टी प्रिकॉशन्स पण खूप राहतात फ्लाईटमध्ये.
हो सिक्युरिटी तर पूर्ण असते फ्लाईट मध्ये तुम्ही तुमचा मुलगा अ जसं की मागे चाललेय तर तुमच्याकडून खूप लांब तुमचा मुलगा पण तो कुठंही जाणार कुठं नाही जाणार तिथं खुप टाईट सिक्युरिटी असते तुमचा मुलगा कधी नाही अ जसं मिसिंग होऊ शकतो पण ट्रेन मध्ये स्टेशन तुम्ही आपलं तुमचा मुलगा हात सुटला की तुमचा मुलगा गेला
हो असा खूप खूप वेळ झालाय तर पण ट्रेनमध्ये काही खास नाही तर कोणी विसरला तर त्याला ऑफिसमध्ये जाऊन त्यांच नाव अनाऊन्स केलं जातं आणखी मग तो ज्याने पण मिसिंग पर्सन आहे तो घेऊन येऊ शकतो पण एअरपोर्टवर खूप जास्त प्रिकॉशन्स राहते जसं का कॅमेरेज वगैरे लागले जातात आणखी जे पण अ स्टाफ वगैरे जे ते खूप लक्ष देतात लहनशा गोष्टींवर लहानांच्या प्रक्रुतीवर आणि थोडीशी पण वस्तू आपण जास्त नेली जसं थर्टीगिरी पेक्षा जास्त नेली तर आपल्याला फाइन ते जास्त पैसे द्यावे लागतात
हो बरोबर आहे लाईट मध्ये तर आपण सगळे आपल्या सगळ्या गोष्टींचे आपल्याला ते ते देतात आपला फॅसिलिटी देतात ट्रेन मध्ये पण असतो पण ना ट्रेन मध्ये खूप कमी अ अ असते फॅसिलिटी
कारण की कधी कधी ना असे आहेत ती लोकं त्याच्या ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करतात त्यांना ना सिविक सेन्सच नसतात ते कुठेही काहीही करतात तर मला तर खूप ते राग येतो की ट्रेननी जायला मी जास्त ज मी फ्लाइटच ऑप्शन मध्ये ठेवते की मी फ्लाटमध्ये जाणार आहे
हो ते पण चांगला आहे पण जे लोअल क्लास जातात त्याच्यामध्येच हा जात होते कारण की जे ज्यांच्याकडे घर नाही पैसे नाही आणि कोणी कोणी बिना तिकीटचा पण प्रवास करते तर एक तर फर्स्ट एसी बुक करावं नाही तर सेकंड एसी त्याच्यामध्ये कसं कोणी कोणाला डिस्टर्ब करत नाही सगळे आप आपुलकीे राहतात सगळं आपल्याकडे झोपू शकतात आणखी गेट वगैरे सगळं लॉक राहतात काही टेन्शन नाही राहत
बरोबर आहे की फ्लाइट पण हे कि ना जे ट्रेनची तिकट अस असते फर्स्ट एसी सेकंड एसी ती खूप मतलब कम पैशाची असते फ्लाईट फ्लाईटचे ते कंप्यांमध्ये तुम्ही ट्रेन खी जे आम्ही स्लीपर घेतली थर्ड एसी घेतली तर पूर्ण तस असं वाटत की पण जनरल डब्बे मध्ये बसलेलो आहे
हो तस पण होऊ शकते पण थडे कारण क ख म्हणजे ज ज जमत नाही की म्हणजे ज्यांना थोड पैा चांगला प्रवास पाहिजे तर ते थर्ड एसी निवडतात आणखी जे ज्यांना सेकंड फर्स्ट अस हवायला जसं क एक्सप्रेस वगैरे राहते त्यांना दूरचा प्रवास राहते त्यांना ते शोपत तुम्ही कोणता तुम्ही कोणत्या एक्स प्रवास करता ट्रेन मध्ये अर जायचं राहिलं तर
काय
तुम्ही कोणत्या डब्यामध्ये प्रवास करता म्ह फर्स्ट ए सी सेकंड एसी
मी जास्त सेकेंड एसी मध्ये जाते माझा प्रवास सेकंड एसी मध्ये ना तर नाहीतर मी फ्लाइटच घेते ते काय तुमचा पूर्ण एक दिवस लागतो पण तुम्ही जगेला तुम्हाला जायच असाल तुम्ही एका दिवसात मही जाऊ शकता पण जे माझा माहेर खूप लांब आहे ना तर मी मला पूर्ण तीन दिवस लागतात माझ्या माहिलाला जायला. म्हणून मला फ्लाइटच परवडते की मी फ्लाईट मध्ये फक्त मी पूर्ण दिवस लाग म आपल्या घरी असते म
तस पण ठीक आहे पण अगर आपण आपल्या स्वतःच्या गाडीने गेला तर आपल्याला थटण पण खूप येते ना आणखी रिस्क पण खूप राहते कारण की हायवेवर गाड्या वगैरे कोण ते कसे चालतात. आपला ते कळत नाही जे ड्रायव्हर्स राहतील त्यांना थोडं नॉलेज राहते की हां. त्यांना थोडं आदत पण राहते. कि ते चालू शतात भरपूर दूरपर्यंत आपल्याला तेवढ घ येणार ना म्हणून आपण प्रायव्हेट वहेिकल खूप कमी म्हणजे आपल्या शरीरात वापरू शकतो.
हो बरोबर आहे. पण कुण आपले आपले ते बजेटवर असतात कुणाला ट्रेन अ ट्रेन वाटते की ट्रेन छान आहे त्यांच्या बजेट मध्ये असे. ट्रेन कुणाची फ्लाईट बजेटमध्ये असते तर कुणा कुणाला आवडतं की आम्ही खुदी अ स्वतःही कार जाऊ कुठेही जाऊ पण आप आपली कार काढा आणि कार मध्ये जाऊ ज्यांनी ट्रॅवल कराय खूप त्यांना ना आवड असते. ते जास्त जास्त आपली कार घेऊन निघून जातात आणि कोणी अस. बस वा असतात ते त्यांना असं वाटत की आपली फ्लाईट घ्या आणि लवकर लव पोह पोहोचूया आणि अ आणि काही लोक असत ते विचार करतात की आपण ट्रेनने जाऊया सगळे. ब्ल्यब््यू त्यांची आवड असते. कुणाला कशानी जायच कशानी नाही जायच त्यांची स्वतःची आवड आहे आणि जे लोअ क्लासचे असतात. त्यांना त्यांच्याकडेही ऑप्शनच न त्यांना माहिती की आमही ट्रेननी जाऊ शकतो. ण ते ठ प्रवास करत.
हो पण एक अ एक सल्ला हा आपण राहतो अगर आपली स्वतःची गाडी तर आपल्याला कं ट्रॅव्हलिंगगैर करायचं. तर आपल्याला आपल्या जागेवर थांबतायेते जसं काही तब्येत बिघडली जेवण करायच राहिला. का कुठं आराम करायचचां राला हॉटेलमध्ये तर ट्रेन तर ट्रेन आणि एरोप्लेन तर थांबत नाही ना. तर आपली प्रायव्हेट गाडी तेव्हा कामा येत जेव्हा आपल्याला क जाच नाही जसं क अ पहाडीवर या कुठं फिरायला या कोणत? स्पिरिच्युअल प्लेसला तर ते खूप आपली व्हेकल खूप कामात येऊ शकते.
हो बरोबर आहे. तुम्हाला काय वाटत तुम्हाला तुम्हाला कोणता प्रवास जास्त छान वाटत.
आपला सरकारी वेहिकल जरात ते
हो.
तुम्हाला कोणता प्रवास जास्तीत जास्त आवडत ट्रेनचा प्रवास कि फ्लाइटचा प्रवास कि कारचा प्रवास
मला तर कारचा प्रवास जास्त आवडतो कारण की मला जास्त ट्रॅव्हलिंग करण आवडते ना. तर मला जागे जागेवर थांबणं खूप आवडते तर त्या कारणाने मला कार खूप आवडते.
हो ते पण तो पण छान गोष्ट आहे. माझे अ ते अ कुणाला कुणाला जस असत ना क कि हा मला नवनवीन ते अ‌ज अ फ्लोर करायचे मग ते तेच करतात की आपलं कार काढायची आणि निघून जायचं.
हो ज आता सगळ्यांच्या अलग अलग राहते लाईफ तर सगळ्यांच्या लाईफ त्यानुसारच सगळे आप आपला वाग करत शकतात.
चला तुमच्या संग बोलून खूप चांगलं वाटलं.
हो मला पण
हो तर, हो- हो नमस्कार